बोल ना.
अरे काय चाललं तुझं.
काही नाही तुझ ऑफिस बिपिस ला जातोय का नाही.
मग जातो ना. तुझं काय चालल काम बिम कस चालल तुझ.
मझला चांगलं चालू आहे आता व्यवस्थित आज जाईल होतो गाडीवर
हा हा हा.
जिर्ली दार बर्या वैकी हम्म.
न पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्या इथं.
पाऊस चांगला आहे आता थांबेल. तुमच्या इकडं हम्.
आमच्या इथं तर हा आमच्या इकड चालू आहे. आज वरात पाव चालू आहे हा आलेज वरात चालूय ना भाऊ वा.
ते तुमचं काय आहेता पाठबीठ भर नू का जायला.
आह.
पाडवी नको भारयला तुमच्या साईडच
नाही पाठ तर भरून ना राहिला आता
भरून वायलाय का?
ह बा तुमच्या घरा वेळेकडे पाणी असेल डायरेक्ट
मग आमच दारापर्यंत पाणी चांगलं. नई नाहीई गचीी वर आमेल. घरातच आहे पण मग बाहेर पाली ना आमच्या तरर्वजात हम्म. नाही बाहेर बाहेर परच्या बाहेर असं तुमच्या इथ.
आमच्या इडं काही नाही आता सध्या तरी
पाऊस पाणी काहीच नाही का?
स्टॉप झालंय.
हा का
चांगलं आहे, चांगलं आहे
आता आम्हाला बोट घ्यायची
होड घ्यायची
हा
ते दहा, दहा रुपयाचे पॅसेंजर व्हायचे ना जागच्या जागी
तेच कराय लागणार आता
हम्म मग काय बा बाब वा, वा, वा बरे, बरे मग तिडले वावरे उवरे उद्ध्वस्त झाल्या असल
म
हेगो दोस्त
नाही आता आम्हाला आता वाळायला राहता थोडे आ दोन चार दिवस पाऊस उघडला का मग जाईल पाणी आ मग आम्हाला पेरण्या करायच्या आता बापा
नाही आता काय तुमच आटाईच माल काय दिसत नाही तुमचा डायरेक् तीन चार दिवस पाऊस सांगेला आता काय तुमचं पाणी नाही ऊरकत
हा ते तर आहे ब तीन चार दिवस पाऊून सांगेले आता दहा अकरा तारखेपर्यंत पाऊस सांगेल ना
हा का
हा दहा अकरा तारखे नंतरच काहीतरी आता समजाल आपल्याला नाही का
दहा अकरापर्यंत मग तुमच्या गच्चीपर्यंत पाणी यायला बसलं
नाही एवढं नाही ना रस्त्याने वाहत ना पाणी
हा का?
तु घर काय तालावद थोडी का
ह, ह नाही मला वाटलं तलावात बिलावात एक काय नाही काय धरणाच्या साईडलाच होतं ना मी आज ऐकलोच
नाही नाही आमचं घर पाटाच्या बाजूला आहे
हा पाटाचा, पाटाचा बरोबर पाट पाटाच पाणी ओवर्ह फ्लो झाला असेल बर का
हा
रस्तेचं काम चालू आहे का नाही तुमच्या तिकडे
मग ल रस्त्याचे काम चालू आहे ल खड्डे झाले खड्डे खांदून ठेवले हम् गाडी हळूहळू चालवायला लागती बाबा नाही त फुटायचे काम आहे त्या कालच कालच मी पाहिलं एक दोघं नवरा बायको होते लई जोरात पडले गाडीवरून
तू रील पाहिली होती का
नाही रे बाबा अरे मी स आमच्या इकडे समोर पडले आमच्या इथं घरा पुुढं
मी रील पाहिली होती ती नवरा बायको चालले होते रस्त्याने शाईन होती त्याच्याकडे ते असं त्याला वाटलं काहीसं नाही ते असं नदीच काय आण आपला साईड हून गाठरा जशी वाहती ना तसं चालली धडक बसकन त्याच्यामध्ये घुसले
हा का
तोंड चोपल होत
तोड सोपल होतं म्हणजे
तोंडाला रे चिकटलं आणि चेंबलं हा त्याची वाईकोड एक त्याच्या पाठीवर
हा का हा तो खाली खड्ड्यात ग्यायला असेल पुढचा टायर
हा असं हम् मग तुमच्या इकडे अ किस्सेबीसचे नाही ना
नाही भा आमच्या इकडे असं काही नाही फक्त नॉर्मल आपटत्यात खाली
नॉर्मल
हे चिखलानी
हा का बरोबर
मग बाकी लग्न बिग्न कधी करत आता तू
लग्न बिग्न अजून नाही करायचंय साध्या तुम तुमचं तर झालं का नाही
नाही नाही मला करायचं आहे पोरगीच पाहियं च काम चालू आहे मग भेटली भेटली अखण तिथ पाहिजे
आमचे नाही नाही लॉन ड्रायवर आहे आमच्याकडे
आ काय
लॉंड्रे जायचं झालं का
चालेल ना
का बर नाही ते पर मंशला नाही सासरवाडी लई लांबची नाही असं झालं आणि तो झालंय
काही नाही ब आता इ लोकाला पुरी भेटती नाही आम्हाला दिली तर तेच आमचं हे नशीब आहे
नसिब चमकू राहिलं का तुमचं
आता लोकांना लग्नाला पोरी भेटते नाही बाबा काय सांगते
ह तुमचा उरकून घ्यायचं लवकर
असली एखादी तर घे पाहून
मग तुमच्या ना लहान बंधूला पण पहावं लागेल हा आता किती
पहिले आमचं होऊन द्या मग त्यांचं
बर बर ठीक आहे
मंग तुझा कधी करणार आहे
आता काय मोठा भाऊ काय आमचा तस ती येईना
का
मग त्याच्या त्याच्या पुठ पोढं थोडी राहतेथ
काय म्हणतो ऐकू नाही आला
आमचा मोठा भाऊ काय आमच्यासाठी तस ती घेईन
हा हा हा हा हा एल आधी मोठ्या भावाचं करून घ्या मग तुमचं पहा
हा मग बरोबर आहे ना आी मोठ्या अवज करावा लागेल ना मग
मग
हम त्याच्याच शिवाय का ह त्याच्याशिवाय का करावां लागणार का
मग लोक नाव नाही ठेवणार तुम्हाला मोठ्या भावाला
ह आम्ही काय सांगू मग आता मोठा चौ कना घेतला आम्ही हरकून
येतील ना तुम्हाला
काही नाही आता एवढं ठेवलं तर ठेवलं आता काय वय निघून गेल--कुठं
मग किती वय चालू आहे आता सध्या
सध्या आताशी वीस चालू आहे
अरे वीस मध्ये मग का झालंय अरे बाबा, बाबा इकड लोकांची पस्तीस-पस्तीस वय चालय त्यानला पुरी भेटना, हा
वा-वा हं
मला वाटलं का तुझं असेल. पंचवीस तीस तीस एकतरी असल म्हणलं
हो आहो एवढं
हा मग तू लग्नाच्या गोष्टी करून राहिला म्हणलं तिस एक वय असेल,
नाही मी आत्ताच हे म्हणजे आता माझ एकवीस वय लागल मला,
एकवीस
हा
मग काही विषय नाही ना.
हम्
अजून भरपूर दिवस आहे तुला,
मग तुम्ही कुठे आहे जॉबला?
आ
जॉब ला कुठ आहे, तुम्ही? हा का मॅनेजरची पोस्ट आहे का तुमची?
नाही नाही कामगार आम्ही, कंपनी मध्ये काम पेमेंट काय दहा पंधरा हजार रुपये. पंधरा एक हजार रुपये पडतो.
हो का आमची काही लई टॉपची आहे.
आम्ही हातावरचे लोक आहे भाऊ
आम्ही बी हातावरचे आहे. आम्हालाही हाताखाली जावं लागतो कोणाच्या तरी, तुम्ही तर एक कंपनी जाताय आम्ही दुकानात जातो हमाली कराया. होय.
बर आहे मंग काय आज हामाली केली तर त मालक बन त्याल.
ह
आमचं काय गरीबाच आम्हाला कंपनीत जायचं घरी यायचं. एवढंच हाय
हो का किती ते किती ड्युटी तुमची? हप्त्यातून एक दिवस सुट्टी.
मग
शनिवारी का?
हा आम्हाला शनिवारी राहते तुम्हाला?
आम्हाला रविवारी राहते.
रविवार राहती का?
हा
मज्जा आहे मग तुमची तर,
यायची मज्जा संडे हॉलिडे राहतो. सगळ्यांचा कुठं जात येत नाही कुठं फिरता येत नाही घरीच बस सून राहावं लागत मग. वाटतय जरा शनिवारी सुट्टी असती. कॉलेज बीलेज ला गेलो असतो. कॉलेज लाईफ एन्जॉय केली असती कारण,
मग कॉलेजला जात नाही का तू
नाही फक्त पेपरला जातो.
आग का बरं?
आता काय काम धंद्याला का कष्ट केलं तरच खायला जातं माहिती का
हा का मग कॉलेज पण करायचं ना कॉलेज केलं तरच तुला कष्ट कराला भेटलणार पुढ जाऊन त कॉलेज करायच तला सोडून तर व एक स आहे तू आताशी तू काम आला जा अरे म आला का आवाज अला हॅलो-हॅलो अलाग म्हटलं तुझ आत्ताशी एक विषय आणि तू या गोष्टी करतो त्याच्याक्षा काय तिकडे शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ना?
नाही आत्तापासूनच जरा कष्ट नाही-नाही आत्ता जरापासून कष्ट जर केले तर मीवायाच्या पै पंचवीसाव्या वर्षी कुठ तरी टॉप लागेल.
कुड टॉप ला कुड राहणार तु
कुड तरी राहीन पिंपणार बाठ्यावर.
आ,
पिंपलणारर पाट्यावर
पिंपळगर फाटा तिकडे राहतो का तू? आईला मग बरं आहे मग त
नाही तो इला काय एक साईडचा म्हणजे कसा टॉपचा विषय ना तो आपल्याला कसप प बायच्या
हा का?
त मार्केट जाम करायचात
पिंपळण्या फाट्याच चांगलं आहे मग त काय मग तुम्ही तर
काहीच आहे डेंजर लोक आहे अजून काहीच नाही.
अरे ते जाणते आता तिथके तुझ्या भावाच लग्नाचं पाय करून टाक ते बिचारऱ्याचं लग्न लवकरात लवकर तुझ्या घरच्यांला सांग
बरं बर सांग सांगतो ना आता
बर का तुझाय मार्ग मोकळ होतो खरंय का नाही? नाही तर काय आता ते दिवस संपत चालले.
नाही एक एक दिवस नाही-नाही एक एक दिवस एक सेकंद महत्वाचा आहे.
म एक एक सेकंद महत्त्वाचा असतो बाबा तुम्ही लवकरात लवकर कर करून टाकाका कामकाज
हम्मम बरोबर आहे आता तेच करायच आता मग तुमच्या साईडच वातावरण काय म्हणतय मग आता
काही विषय नाही हा चालेल चल मग बोलून तर आपण का आता करतो उद्या विद्या कधी
हो निवांत असलं कधी मी फोन करू इच्छ करून ह
चालेल-चालेल.
हो-हो.